हॅलो मॅडम बोला.
नमस्कार सर काय म्हणताय बर आहे काय तुम्ही
एकदम मजेत आहे बघा तुम्ही कशे आहात. हॅलो
आणि काय चाललंय.
काय नाही चाललेय रोजचे काम रोजची धावपळ पळापळ जरा बाहेर गावी आलतो.
कुठे आहे आता मग गाड्यांचा आवाज येतोय.
हा शहरापासून लांब आहे जरा मेट्रो सिटी चालतो एका ठिकाणी
बर हा
ते आमचं जरा एक्झिबिशन होतं एक प्रोडक्टचं ते एक्झिबिशन दाखव. दाखवण्यासाठी आमच्या प्रोडक्ट समजावून सांगण्यासाठी वगैरे आलतो कंपनीचं. माग तुम्हाला बोललो नाही का आमचं.
हा हा होय.
त्याच कंपनीचा एक्झिबिशनसाठी आलो होतो बघा. इकड जरा लई गर्दी गाड्यांची धावपळ काय सिस्टीम नाही मेट्रो सिटी आहे खर काय सिस्टीम नाही. सगळं अवघडे आहे. तुमचं काय जेवण वगैरे आवरले.
जेवण झालं. आता झोपा ईचा पाऊस चालू आहे. नाही बाळ जेवण करून झोपला. थोड्या वेळापूर्वी होय सकाळपासून चालूच आहे बारीक मधे
बरं बर बर बर इकडे कुठे पाऊस पडला नाही जरा पण म्हणजे आम्ही इकडे आलोय. इकडे पाऊस नाही आहे जरा जरा पण आणि आमच्या इकडं माझ्या घरा गावाकडून मी निघताना सुुद्धा तिकडे पाऊस नव्हता काल
इकडं सकाळपासून थोडं थोडं चालूच आहे म्हणजे
अच्छा बरबर चांगलाय की परत पावसाला सुरुवात झाली ते मधी मागच्या वेळी आठवड्यात काही पाऊस पडलाच नव्हता.
अमच्या कड तर पडलंच नाही पर दुपारी मुसळधार झाला. त्यानंतर संध्याकाळी थोडासा झाला.
अच्छ अच्छ अच्ा
परत आता चालू आहे आता सध्या चालू आहे मगा पासून नव्हत.
हा इकडे मी साऊथ साईड ला आलो होतो इकडे सगळे डोसा इडलीच खातात जेवणाला पण ते डोसा. चाल असतोय.
आता जेवणाला तुमचं तेच होतं काय मग.
हो आता जेवणाला मी डोसा इडली खाल्ली आणि दहीभात खाल्ला कर्ड राईस. हे असं सगळं जेवण असतं मग तेच जेवणावर समाधान म्हणून चाललोय आहे.
हा हा
आता कसं आहे आमच्या बसेसचं टायमिंग पण झालंय. आता दहा मिनिटात आमची बस ह.
उशिरा करून चालणार नाही म्हटलं.
हो हो हो उशर करून चालणार नाही तर दहा मिनिटात बसचं टायमिंग होतंय पटकन बसला निघायचं. आणि आतां जायचं असं हायं सगळं
हं बाळं म्हणजे असं सकाळीं लवकरं झोपलां होतां
अच्छा
परंत दुपारी उठलां लगेचं एक वाजतां परंत झोपलांच नाहीं दिवसंभर दमंवतोय आतां नऊ वाजतां जेवायंला घातलं जेवतां जेवतांच झोपतं होतां पेंगत होतां मंग लंगेच झोपलां
अच्छा अच्छा
कशांसाठी होतं ते झालं कायं
झालं झालं चांगलं एक्झिबिशंन होतं ते मिठांई आणि नमकीनचं एक्झिबिशंन होतं
हम्मं
मंग मिठांई नमकीेचं एक्झिबिशंन करूंन मंग आम्हीं जरां थोडंफांर ईकडे तिकडें जरां आतां संध्याकांळी टाईमपास केलां आतां दहा वीस आतां गांडी आहे आमची आतां ऑलरेडी दहा वाजूंन पांच मिनटं झाल्यांत आं त्यां बरोबर अंक पांच मिनिटांत आम्हीं आमच्यां गांडीच्या लोकेशंनला पोहोचतोयं
हं तुमचे प्रोडक्टंस दाखवांल कायं मंग त्यांना
हो हो दाखवले प्रोडक्टं दाखवले त्यांचे जे नवीन नवीन प्रोडक्टं ते ब्राऊशर घेतलें थोडे व्हिडिओ बनवले मोठं एक्झिबिशंन होतं तरी जवळंपासच्या ऐंशी स्टॉल होते एक्झिबिशंनला
हम्मं भारी आहे की मंग
हां खूंप चांगल होतं
हम
अजूंन कायं म्हणतांय
कायं नाहीं
हां ते एक शेरिंग बेड लॉजिंग घेतलं होतं
हां कधीं गेलेलं मंग तुम्हीं
आम्हीं बघां कांल रात्रीं
आंठ साडेआंठ लां म्हणजे नऊ वाजले तसं मीरजेतूंन गांडी बाहेर पडायंला
मयां गांडीत
बां आणि नऊ ते पहाटे साडेपांच सहां वाजंता गांडी सोडली आहे आम्हांला इथे
हां हां
म्हणंजे तेवढां प्रवांस ते होतोचं तं थोडां डिस्टन्स साडेसातं चारशे किलोमीटरचां आहे नां
होयं होयं
त्यांमुळें जरां तेवढां प्रवांस होतों
हम्मं
आत्तां सुद्धां मेट्रोच्यां रेल्वेच्यां लोकेशंनला कुठेतरी बसं थांबते त्यामुळें त्यां मेट्रो लोकेशंनला चालोय चालतं आतां
हां हं
हे सं शहर सगळं मेट्रो सारखं मेट्रो सिटी आहे म्हणतं तं करते कायं ईथ सगळं चांगलं नाहीं तरं म्हणजे घाणेरड आहे सगळं
स्वच्छतां आहे की नाहीं
खूंप खूंप अस्वच्छतां आहे खूंप घाणेडे लोकचं वावरतांत त्यांमुळं यां शहरांला वळणं नाहीं आहे
बिहार टांईपमंध्यें आहेतं हे लोकं
नाही इतकं पण घाणेडे नाही बिहार टाईप पण असं लोकांना असं काय नॉलेज आहे असं म्हणता येणार नाही तर बघून
हम्म
खूप घाणेडे असल्या मग राहणी माणच त्यांचं थोडंफार तस आहे असं वाटते
आता मग कधी पोहोचताय तुमच्या गावाकड तुमच्या गावाकडे कधी पोचताय म्हटलं
आता बघा इथनं गाडी निघाली की सकाळी आठ नऊ वाजतील की पोहोचायला
हम् बर बर
कारण तिकडून गाड्याची थोडी लेट आहे रात्री साडे दहा आता मग तिकडून नऊ ते सहा म्हणजे साडे दहा एक साडेसात आठ तरी हो वाजणार शहरामध्ये एक एक तास शहरामध्ये एक एक तास गाड्या लेट होतात ना
हो
त्यामुळे आता सिटीतून बाहेर पडायलाच आम्हाला या अर्धा पाऊन तास जाणार मग तो वेळ पकडला तर मग ट्राफिकचा विषय पकडला तर मग तेवढा वेळ जातो
होय होय
असं आहे हे हा त्यामुळे जरा सगळं आहे गडबड
सकाळी नाशत्याला पण काय जेवला होता साऊथ इंडियन
साऊथ इंडियन सकाळी आम्ही इडल्या खाल्ल्या आणि आत्ता आम्ही डोसा खाल्ला असा झाला विशेष
अरे बापरे
काय करायचं
व्हेज थाळी काही मिळालीच नाही काय बघितलंच नाही
नाही बघितलंय पण कसं आहे तिकड थाळीला सुद्धा राईस राईसच असतो मॅडम हे लोक रोटी चपाती फार कमी करतात
बरबर
त्यामुळे कस आहे हे यांच भाताकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे भात ते रिलेटेड पदार्थ आणि भात रिलेटेड असा प्रकार आहे सगळा थोडक्यात
नाही
त्यामुळे जरा
स्टँड शेजारी वगैरे हॉटेल्स
नाही आम्ही स्टँड ला गेलोच नाही ना आम्हाला ज्या एरियापासून आमच लोक कशन जवळ पडत होतं सहा सात किलोमीटरवर होतं आमचं एक्झिबिशन सेंटर त्या लोकेशनलाच आम्ही उतरलो
हां हां
आम्ही मेन सिटीत ॲक्च्युली गेलोच नाही मेन सिटी खूप मोठी आहे आणि खूप लांब आहे
हो हो जा
आणि आम्ही मेन सिटीच्या लागून जसं आपल्या शहराला लागून एखादं छोट शहर असतं तस
होय होय
तसा आहे पण तो शहराचाच बाहेर पण जास्त शहरामध्ये नाही नाहीये असं थोड ह
रामोजी फिल्म सिटी वगैरे बघा लांब आहे काय तिथून तुमच लोकेशन पासून
असं सगळं बघायच असेल तर त्याला एक दोन दिवस सुट्टी काढून इकडे यावं लागेल मॅडम
हो होय
कारण ते एक दिवसात संध्याकाळच्या ट्रिप मध्ये हे सगळं नाहीच होणार ना
कामाच्या वेळ येतून
कामाच्या वेळी आपण कस फिरणार आमच काम संपायला दुपार ते चार वाजले
हम्म
चार वाजता आम्ही आमच्या रूममध्ये आलो म एक एक्झिबिशनला फिरून वॉकिंगमध्ये फिरून कंटाळा आल्यामुळ जरा रेस्ट घेतला दोन तास
मग सहा वाजता बाहेर पडलो मग थोडा चहा घेऊन जरा इकडे तिकडे करून मग मलला फिरलं म आता नऊ वाजेपर्यंत मॉल सगळं करून आता घरी रूम मध्ये आलो जरा फ्रेश झालो आणि आता निघालो आमच्या प्रवासाला
रिटनच्या
हा हा
असं सगळं हा आहे का नी
हम्मम
बाकी अजून काय म्हणताय
काय नाही काल तुमच ऑफिस करून प्लस ये
जेवण वगैरे तुमचं झालं
जेवण झालं जेवण जाऊन वॉकिंग करून आले
बार
म्हलं हम्
काल काय म्हणत होता
काल तुमचा दिवस ऑफिस प्लस हे प्रवास त्रास झाला असेल खूप
होय आता काय करायचं सकाळी ऑफिस संध्याकाळी परत बसमध्ये बसलो परत हा प्रवास आता उद्या एक दिवस रेस्टला मिळते परावा दिव शतत ना परत ऑफिस अनेब एक की बेहाा परत माझा मंगळवारी या आणि प्रवास आहे परंत मला दुसऱ्या शहरात जायचं
मग झोप वगैरे झाली का नाही प्रवासात
नाही बसमध्ये हालत राहते हो बस बसमध्ये झोप नाही लागत मॅडम बस कस आहे जराग काय आडव की ब्रेक मारणार मग आमचं इकड बॅलन्स बिघडणार असं आहे ना बस
हा त्यामुळे जरा सगळं जेवढी लागेल तेवढी लागेल जेवढी नाही तेवढी नाही असं म्हणायची पाळी
होय हा पहाटे किती वाजता पोहोचला होता रूम मध्ये?
कसं-कसं काय-काय होते बघायचं.
पहाटे सकाळी किती वाजता रूम मध्ये पोहोचला होता?
सकाळी आम्ही रूम घेतली साडेसात ला रूमला आम्हाला मिळाली. बघू आता पुढं काय?
हम्म साडेसात नंतरचा वेळ होता की विश्रांती घ्यायला. साडेसात नंतरचा वेळ
होय आता काय वेळ होतय काय कराय
एक मिनट.
हा.